हॅलो.
हॅलो सर नमस्कार!
नमस्कार म्हटलं नेटवर्क प्रॉब्लेम नाय ना काय.
नाय नाय काय काय कायच प्रॉब्लेम नाय. मला प्रॉब्लेमंट आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही घरामध्ये तुमच्याकडे हाय ना नेटवर्क. हो हो हो काय म्हणता अजून जेवण वगैरे झालं.
हो जेवण वगैरे झालं आता बस. लू होतो माटला टास्क पूर्ण करून घ्या होत्या
हम हम हम हम हम.
हम्म.
आजकालच्या शिक्षणावरती पण आपण बोलाय शिक्षणावरती पण असंच बऱ्याच गोष्टी आहेत ना. सुधारणा व्हायला पाहिजेल ओ. पण शिक्षणावरती सुधारणा होणार नाही तोपर्यंत मुलांचं भवितव्य नाही ठरवावं.
अहो ते बरोबर हाय आताही नीट एक्झाम पेपर लीग झाले ते बघा.
हम् हम् हम.
जवळजवळ पंचवीस ते तीस मुलांना आत्महत्या केली का बर तेने एवढी मेहनत केलेली होती.
बरोबर वाईट वाटते ना आणि काय होते प्रत्येक जण.
म . एवढे वर्ष कंटिन्यू ती होते अभ्यास करत आणि त्यात पेपर फुटला. ज्याच्या को पैसा होता त्याने केलं पैसा देऊन आपलं काम.
हम्.
बाकीचे?
काय हाय ना प्रत्येक जण सगळं पणाला लावतो. बरोबर आहे की नाही म्हणजे पैसे असू दे शेती असू दे. काय असं ते फक्त पणाला लावून तो काम करत असत आणि मुळात काय होते कीर त्याचा जर लास्ट इयर असेल समजा तो यशमाळ होणार असेल आणि जर अशा वेळेस जर काही गडबड झाली. तर त्याचं करिअर संपलं ना त्यावेळेस त्याचे त्या सगळ्या होप्स निघून जातात.
आता हे आंदोलन चालू होतं ते चुकीच नव्हतं बरोबरच होत.
ते बरोबर शंभर टक्के बरोबर आहे पण कसं होतंय. कि आता समजा तुम्ही एक विद्यार्थी आता आणि तुम्ही ठरवलंय. की मला एमपीएसीच्या परीक्षेतून एखा्या क्लास वन ऑफिसर बनायचंय. आणि योगायोगाने तुमच लास्ट इयर आहे म्हणजे आता हे तुमच पस्तीसाव वर्ष चालू आहे आणि वर्ष त पुढच्या वर्षी तुम्हाला चान्स नाय. आणि ह्यावेळेस तुमचा लास्ट टर्म तुम्ही परीक्षा देता. आणि जर योगायोगाने जर समाजा परीक्षा कॅन्सल झाल्या तर तुम्ही इअर बाद झाले ना. बरोबर आहे म्हणजे तुमचं आयुष्यात आयुष्यातलं शिक्षण संपलं ना. तुमचे होप नव्हते होप्स होते ते सगळे निघून गेलेमी. गडबडत होते ना म्हणजे पोरा करिअर बोलून जाते ह्या काही लोकांनी काही लोकांनी आता ज मोठमोठ्या कॉलेजच्या फी आहे किंवा क्लासेसच्या फी आहे भरून. अऍडमिशन आणि फीया पण कमी नाहीेत ना लाख लाख दोन दोन लाख.
लाख लाख दीड लाख रुपयाची फी हाय ना होय गे.
फी आहे मग दोन लाख रुपये फी भरून पोरांनी नेट सेटच्या परीक्षा द्यायच्या. आणि त्या जर पेपर जर फुटला तर ते वर्ष वाया गेलं त्या गेलं वर्षाचा अभ्यास केलेला. तू इतका मनस्ताप होतो कल्पनेचे भर मनस्ताप होतो आणि मग तू काय त्रास आहे. चुकीचे मार्गानी आणि मग स्वतःच्या आत्महत्या करण किंवा असं काय ते नवीन. गुंडागर्दी मार्गाकडे जाणं किंवा वेगळं. हातात शिकायच हातात धरण असं होऊन जातं ना म्हणजे ते चुकीच आहे ना ते.
मग त्याच ना.
गव्हर्नमेंट ने याचा विचार केलाच पाहिजे ना.
आता ते बोला ना बोला.
आता काय फियामध्ये पण तुम्हाला सांगतो आणि मी तुम्ही जेवस्ते नेटच्या परीक्षेला तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळेस तुमच्याकडन फी पण तेवढे घेतली जाते. तर.
हो मग तेच म्हणजे दीड लाख. नेट आहे एक्झामची अ नेट चे क्लासेस आहे.
बरोबर आहे आणि ते तरच झालं झालं पण तुम्ही एक्झामची फी ज भरताय समजा दीड हजार दोन हजारचे. जे काय असेल ते मग एक्झाम ठकी दोन हजार रुपये भरायचे आहेत बरोबर.
हो.
पण त्या दोन हजार दोन हजाराप्रमाणे भारतभरामधून किती विद्यार्थी बसले अस. ए आपल्या गव्हर्नमेंटचं जे असतं ना डिपार्टमेंटचं बजेट. तेवढं पैसे जमा होत आहेत.
हो मग.
तुम्ही विचार करा त्याच्यात इन्कम सोर्स गव्हर्नमेंटला एवढा मिळतो आणि जर त्या वळेस जर तुम्ही अशा पद्धतीनें नुकसान करणार असेल ते चुकीच आहे गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे ना त्यावरती.
मग तेच ना आता या मुख्यमंत्री न राजीनामा द्यायला लावलं त्याला. त्यात त्याची चुकी होती नाही याच हात होता ना लीख कारण्यामागं पण या ना असं थोडी सेक्युरिटी वाढवायला पाहिजे होती ना पेपर कोणी काढतं का नाही. काय होत का नाही मग.
हे कसा असत सांगतो तुम्हाला नाही एक कस असतं माहिती काय एक तुम्ही एक कंपनीच एका मोठा मॅनेजर आहे समजा तुमची तुमचे व्हिजन एकदम टॉप असतात अतिशय टॉप असतात. पण तुमच्याकडे खालचे लोक जे आहेत ना ते तुमच्या तोंडावरती ते बोलतात त्यां मागे हे काम करताय ते तर तुम्ही त्यांना बदलू नाही शकत नाही.
हो ते
तुमच्या समोर तुमच्या समोर जेव्हा मिटिंगला असतय तुम्ही सांगितलं तुम्ही मेन बॉस आहे तिथे आणि तुम्ही सांगितलं की मीटिंगमध्ये सगळं ठरले जाते ऊद्या आपल्याला ह्या पद्धतीनेच करायचं पण तुम्ही दहा लोकांच्या मनात नयी नाही जाणू शकत ना की त्यातले दोन लोक खराब आहेत आठ लोक तुमच्या बाजून आहेत. पण ते दोन पण दिसतय तुमच्या बाजूने पण ते तुमच्या बाजूने आहेत नाही समजणार ना. असा तो प्रकार आहे शेवटी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण एका मुलांचं नुकसान करतोय. बरोबर आहे की नाही हे पैसे घेऊन करताय तो पार्ट वेगळां पण ते चुकीच आहे ना हे. बरोबर आहे की नाही हम्म म्हजे एक त्या एकटा त्याला तो प्रधानच नाही धर्मेंद्र प्रधानच चुकीच नाही ना. त्याच्या खालीच जे खालची जी टीम आहे ते टीम चुकीच काम करत असेल तर चुकीचंच काम होतं ना.
हो ते बरोबर आहे.
एका माणसाला काय दोष आहे एका माणसाला दोष नाही देेत ताकी जर समजा इथून खालपासून वरपर्यंत जर ये टू झेड पर्यंतचे लोक मधले आहेत काही जर ते खराब असतील म्हणजे आंब्याच्या करंडीमध्ये दोन आंबे खराब असतील तर ते करंडी खराब व्हायला वेळ नाही लागणार ना
हो तेवर
तो तसा प्रकार आहे ना.
आता या धर्मेंद्र प्रधान नी कोणाजवळ पेपर दिले असल. अ झेरॉक्स वगैरे किंवा मारण्यासाठी
हम्म.
त्यातला त्याने एक पेपर मध्ये त्यांनी गडबड केली असेल एक पेपर जरी फोटो वगैरे काढला किंवा बाहेर काढल तरी अख्खा पेपर लीक होत ना ते बरं ऑनलाईन आता सर्व पांगून जात इतक्यात व्हाट्सअप वगैरे किंवा म आता ते
मेन जो आहे ना मेन मेन आता जो त्या डिपार्टमेंटचा जो प्रमुख आहे त्याला माहित नसते. त्याच्या खाली किती तरी खाली लास्ट पर्यंत म्हणजे जवळ जवळ शंभर प्रकारचे टीम अस ते शंभर प्रकारची शेवटची शंभरावी टीम आहे. ते वर्कआउट करत असते ते म्हणजे इकडे तिकडे पाठवत असते लीक शंभर अठण्याव नव्याण्व खलची. टीम ती ले करते एक नंबर माहित नसत ते नंतर जेव्हा ते. ते त्याच्या शोकले जातयना आल लक्षात मला काय म्हणायचं ते.
हो.
आता काय केलं पाहिजे की यांचं फक्त वर्च्यांच काय की आता बघा मोदींनी. काय केलं की दहा वर्षाची सजा बरोबर आणि एक कोटी रुपये दंड. जी असं जे नियम आहेत तोम मोठा काढू शकतोय आत्ता प्रधान. तुम्हाला जे काय कडक कायद्यातले कायद्यात कडक करायचे ना ते करायला पाहिजे. पण शेवटी खाल लोक जर चुक करत असेल तर त्या माणसाचा काही दोष नाही राहतो. आपण पण प्रमुख म्हहण ते बरोबर आहे एकदम परफेक्ट आहे. त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे ते चुकीचं काम केलं त्याला माहीत असेल पाहिजे. खाली शेवट तुमचे जे एक ते शंभर पर्यंतच्या खालचे जेव तुमचे. टीम वर्क आहे तेी नव्याण्णववाला टीम काय करतो किंवा शंभराला टीम काय करतय. हे तुम्हाला माहितच पाहिजे ना त्या गोष्टीच.
हो आणि त्यात त्यात. त्यात तर त्यात पोर आहेत ना ते आंदोलन केलं तर त्यात पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे. केलं ते करण्यात चुकी चुकीचं होतं ना ते.
चुकीच आहे नाही चुकीच आहे ते कारण का मध्ये काहीतरी का अतिरेक आहेत का. ते काय अतिरेक आहेत का ते गुंडा गर्दी करतात ते मान्य कर. ते ते म्हणतात बाबा आमचं काय मत आहे ते आणि गव्हर्नमेंट त्यांचं मत ऐकून घ्याय पाहिजे.
तेच ना त्या त्यांला वर्दी दिली वर्दी सेवासाठी असते. ते का याच्यासाठी ते डायरेक्ट लाठी चार्ज वगैरे. किंवा दगड वगैरे हाणं हम्. कित्येक विद्यार्थी जखमी झाले होते त्यात
हो मग कितीतरी विद्यार्थी होतील लागलं गेलं त्याच्यानंतर ते. त्या इयरगन सोडल्या गेल्या ह्यावेळीच त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम होत त्या लागल्या लोक. आणि बऱ्याच लोकांना मारलं गेला त्याच्या दोन हजार का तीन हजार लोकांच्या गुनहे दाखल केले हे चुकीचं केलं आणि त्ता आज गव्हर्नमेंटला दाखवून दिलं की विद्यार्थी. काही बदलू शकतात आणि त्यातला तिने बदलून दाखवलं बाबा की आता तुम्हाला पहिल्यासारखं तुमच्या मनासारखं राज नाही करत. त्यांना तुम्हाला.
हो मज अस. आता तो रविराज साब बिचारा एकटा चालला होता आंदोलनासाठी. तर त्याचा नरड दाबून पोलिसांनी आत घेतलं आता त्याची काही चूक होती त्यात. तो स्वतः चालला होता त्या तो पायी दिंडी मग.
नाही कस असते माहिती काय काही वरच्या लोकांनी दाबायचं प्रकार म्हणून ते दाबतायत पण ऍक्च्युली. विद्यार्थ्यांची काय मत आहेत काय त्यांचं मन आहे. किंवा त्यांना काय जे फेस झालेलंेट नाही त्या तुम्ही गव्हर्मेंटने ते मान्य बघायला पाहिजे ना. विचारपूर्वक घ्यायला पाहिेत ना.
हो मग आता ते ना मान्य की अरा वाजस लागला त्याला शेवटी.
हो द्याव लागल शंभर टक्के नाही बरोबरच आहे एक शक्य. टक्के आणि कसं असतं माहिती आहे काय जो प्रमुख असतो ना तोच सगळ्या गोष्टीला जबाबदार असतो. तोच जबाबदार आहे कारण तू जरी तुझ्या हातून तू स्वतः पेपर फोडला नाही. तू कोणाला दिले नाही पण तुझं टीमवर्क आहे ना. तुला देश चालवायचंय, याचा अर्थ तुझ्याकडे तेवढं गुड विल पाहिजे, तुझं स्वतःच काम चांगलं पाहिजे. तरच तू करू शक तु जर चुकीचं काम करत असल तर तूझा कायच उपयोग, मग तू राहायच्या लायकीचा नाही.
आता या दर महिना प्रधानची चुक काय झाली, त्यानं स्ट्रिक ऍक्शन घ्यायला नव्हतं, म्हणजे पेपर
आणि एकदा नाही झालं ना, त्याच्या राज्यामध्ये जर आठ दहा वेळेस होत असेल, हा झोपेतून उठलो, मग एक वेळ त्या मग एक वेळ जर झाले तर त्याच्यावरती त्यांनी काय निर्णय घेतलेत. ते कुठं लीक झाला, कशा पद्धतीने लीक झाला, कुणी लीक केला, गव्हर्नमेंटची लोकं होते का? खाजगी लोक होते का, कोणी हे केलं का ते करायला पाहिजे त्यांचा त्याची चूक आहेच ना ऑलरेडी, शंभर नाई एकशे टक्के चूक आहे त्याची.
हो म्हग तेच ना, आता सीएयटीचे सुद्धा ये होऊ राहिले लीक होऊ राहिले.
हम्म.
त्या सी ई टी सारखे नॉर्मल एक्झामचे होऊ राहिले तेव्हा ते वरले नीट वगैरेच्या तर व्हतीलच ना.
हम्म, म्हणजे तेच मला म्हणायचं की ते चुकीचच आहे,, व्हायलाच नाही पाहिजे. आता तर ते, मागचं ते मध्यंतरी मी आता प पण ऐकून घेतलं. ही जे लोकं आहेत, वरची लोकं
हम्म.
गव्हर्नमेंटचे, ते पण म्हणतात की ते टीईटी, टीईसीच का काय तर ते तुम्ही लोकांनीच फोडलय आणि तुम्ही लोकांनीच ते केलंय, हे चुकीच आहे ना. बरोबर आहे क नाही.
बरोबर आहे.
चालेल चालेल, मी करतो कॉल तुम्हाला. हो चालेल चालेल. करतो, तुम्ही क
मी हो करतो, तुम्ही किती वाजेपर्यंत जागे राहसाल?
नाही करा करा करा बिंदास करा काहीच अडचण नाही, तुम्ही दोन कॉल करा अजून, काहीच अडचण नाही, तुमची किती करायचेत?
माझे अजून म्हणजे पंधरा झाले, पंधरा करावं लागतेत अजून. ते एवढे तुमचे याच्यावर नाही होणार, दुसरे आहे. अन् जेवढे आत्ता होतील, हो पाच पाच.
मग करा आत्ता तुमचा दुसरा आत्ता पहिला कॉल झालाय ना.
हो पहिला झालाय.
आता तुमचा दुसरा आहे ना. हम्म चालेल ठीक आहे, मी तुम्हाला करतो चालेल. हो चालेल.